हा हा आवाज येतोय काय? चहा झाला?
झाला कि, तुमचा?
आमचा पण झाला आत्ताच.
हम्म काय करायला मंग?
आता काय निवांत. आता सगळं आवरलं, चहा वगैरे दिला, आता थोडा वेळान करायचा सहा वाजता.
मी पण मुलं आली. पोरास म खेळत बसलो बाहेर
काय?
काय नाय
ट्रिप ला गेलता का नाही ह्यवेळेस कु
आं
ट्रीपला.
ट्रीपला ट्रीपला इथेच वन डे ट्रीप ज्योतिबाला
हां हां
कोल्हापूर आंबाबाईला, बाळूमामाला.
आम्ही पण गेलेलो, आम्ही पण गेलेलो पंढरपूर, तुळजापूर अक्कलकोट.
ते आम्ही दिवाळी जातो.
आम्ही का आम्ही काय जात म्हणजे ह्या वर्षीच गेलेलो पहिल्यांदा. हम्म प्रत्येकने स्विगी वैगे त्यां जातोय. आणि मागच्या वेळेस बालाजीला गेलेलो.
हम हा. ह...
मग या वेळेस काय जरा जवळचं काढूया म्हटलं टप
हम् हम् हम्. बरंचत येते वर्षात ना एकदा फिरलेला.
होय जरा चेंज होते. कोलसा ना आणि का.
जे
स्वयंपाक कधी करायचं मग. पकड करतायेत.
सहा साडे सहा ला
हा पण साडे सात ला घालतोय साडेसात पर्यंत होतय. ती छोट मुलगी माझी लवकर झोपत्या आठला म्हणजे सव्वा आठ ला म्हणजे झोपते. दुपारी झोपलं तरी पण नाही, नाही झोपू दे तरी पण ती साड्डे आठ ला झोपत्या म होय! तिला लई झोप आहे होय आणि स काहीला खरं लवकर. पाहुणे सहाला म्हणजे उठत्या एक एकदा साडेपाच लाच उठत्या.
माझ्या पो पोरांच टायमिंग झालयं. पोर उठवलं तरी उठत नाही.
होय आमचं कस आहे त्यांना उठवाय उठवाय लागत तस नाही दोन्ही पण मुली उठत्या त.
नाही मुलगा माझा सकाळी साडे सात त्याात ला सात ला उठतोय. मुलगी? आठ साडेआठ आज आठ ला उठलेली.
हम्म हम्म.
कधरी साडे आठ वाजवत अकरी नऊ वाजवत आ ती मनाला येइल तव्हा उठत्या.
आमची कसं मोठी मुलगी आहे ती जरा उठत्या साडेसात सातला ते ना ती छोटी अजिबात नाही एक दिवस... पण नाही कधीच सहा च्या आतच उठत्या कधी कधी तर सव्वासा वाजवत असेल.
हम्म हे पहिला उठायची तस आता अलीकड कस तिला रात्री लवकर झोपत नाही ती- त्याच्यामुळे कि नाही रा अकरा ला साडे अकरा ला झोपत्या? कधी बाराला झोपत्या त्याच्यामुळ सकाळी लवकर उठत नाही.
हा म्हणून ते झोप पूर्ण होत नाही त्याच्यामुळ.
हम्म.
आमच तर नाही झोपवलं कनी. मला काय कामच करू देत नाही एवढं रडत्या सगळं काम सोडून तिला झोप साडे आठ पर्यंत मगं झोपलो कनी आम्ही जेवतोय
आमची कीरकीर लय करत्या आमची किरकिर लाही करायला आज दिवसभर किरकिर करायला.
आमजी पण सकाळी जरा रडाल ती मगाशि पण रडाली ती आणि झोप आल्या म्हणून रडाली मग झोपवलं मग आता झोपून उठल्यावर पण रडा आली हे म्हंटलं झोप आली तरी बी रडत्या झोप झाली तरी पण रडत्या नुसतराडायचच‌की
आमचे रडा लागल्या सारखं किर किर किर किर करायला
तीच्या मनासारक होत नसल असंवि झाले
सव्वीस
होय आता पण केलेला मी त्यांना खरं माझे एकशे ऐंशी एकशे ऐशी मिनिट पूर्ण झाले असं दाखवलं मला कळ ना माझ कॉल पूर्ण झालेत का नाही मग मला लक्षातच ये ना म्हणून म्हटलं तुम्हाला लावून बघूया मग त्यांच्याशी पाचहा सहा मिनटं बोललो मी
हम हम ह
मग त्यांनी लावाला त्या खर त्यांना लागला नाही त्या बीड म राहात त्यांना रेंजचा प्रॉब्लेम आलाय मग म्हटलं अस्या आता हकड तर लावून बघते मी आज कमप्लीट करू कम्प्लीट करा म्हून हे कयलेत ना सारं क्मपलीट करा टास्क मग आज करणारच म्हटल.
आता किती चार आहे माझा कॉल झाला अ तीन कॉल कोणा आला तर
हा हा बरोबर हा हा बरोबर चा लत के मग आता कसं करते राहिलेला कॉल चार पाच पाच सहा मिनटाचा करते दुसऱ्याला हा तेवढं होईल तेवढं होईल चालेल चालेल ठेवकय
हम्